आवाज येतोय काय? हॅलो
हॅलो हा आवाजयाय लाय काय?
हा या लागलाय की.
हा आता मला तुझा आवाज आला मस्तय तु कशीयस?
हा. ईप
आवाज बकवालाय तुझा
हा बघा आत्ता बघा
हा आत्तायालाय बघ.
हॅलो मला तुमचा आवाज येतोय. ओके, आज कशी आठ वकाडली म्हणा लागलोय.
आता म्हंलं तू बिझी हाईस तुला काय रुटीन मधून तुझ्या वेळ मिळना. म्हणलं आपणच करूया कॉल तुला.
नाइ, नाइ मला आठवण येत होती, मिस करत होतो पण काय होतय की तुम्ही पण बिझी असश म्हंट ल आणि आपल्याला पण फ्री असल्यानंतर मग म्हटलं कॉल करूया बोलूया, थोडं डिस्कशन करूया. ट्रिप वगैरे काढूया, खूप दिवस झाले कुठे गेलेलो पण नाइये.
त्यासाठीच मी कॉल केलाय तुला म्हटलं आता घरात बसून खूप बोर झालंय खूप कंटाळवाणा आलाय नाई ग म्हणजे तेच तेच ते, ते, ते करून आज काय अस कायतर स्पेशल कुठ ठिकाणी जेवायला जाऊया किंवा ट्रीप काढूया कायतर अस पिकनिक काढल्यासारखं एक छोटी सहल तर काढूया.
हो म्हणजे छानपैकी असं जरी म्हणजे गार्डन मध्ये जरी असेल तरी असं आपण मॅ टाकून किंवा असं म्हणजे थोडे फास्ट फूडच वगैरे आपण बसून खाणे आईस्क्रीम वगैरे
अ हा एक बरोबरय अ पण मला आणि ह्यात काय दुरुस्त करायचं मधेय आपण फास्ट फूड खाण्यापेक्षा बाहेर कुठ तर जाऊन निसर्गामध्ये आपणच पार्टी करूया काय? एन्जॉय पण करता येईल, अशा मोकळ्या ठिकाणी जाऊया मैदानात म्हणजे लांब कुठ तरी आता कसा पाऊस पडलाय
सॉलिड सॉलिड एकदम मस्त आयडिया ही. !
हा आता कसं पाऊस पडलाय ना सगळीकडं गार झालय आणि आता हिरवगार होईल सगळं. मासं लांब मैदानात जाऊन कुठतरी आपलं, आपलं सगळं सामान नेऊया. आणि मी निसर्गाच्या सान्निध्यात मस्तपैकी एन्जॉय करूया. तिथे पण गेम
आणि फोटोज पण मस्त येतील एन्जॉय पण करता येईल.
फोटोज पण काढता येईल आणि आता बघ आताच्या हल्लीच्या काळात कस मोबाईल म्हण मोबाईल गेम्स आल्यात त्यामुळे आपण लहान असताना ज खेळततो ते काय त्याच्यावर आपण कधी खेळलो नाय मग लहानपणाच्या आठवणी पण निर्म ताज्या होतील आणि आपलं पण ऍक्टिव्हटी छानपैकी मस्त आपण सगळी गेम खे म्हणजे काहीतरी खेळ खेळूया
हा म्हणजे जसं आपण आपण तुम्ही म्हणजे तुम्ही बोलला ना की आता पाऊस पडलेला असतो सगळ्या गार वातावरणात आपण पार्टी करायची, त्यातून थोडा वेळ काढून म्हणजे असं. मी व्हिडिओदेखील बघितलेले ऑनलाइन, म्हणजे असं पातेल्यात माती वगैरे... वरे लावतात, एन्जॉय करतात. मित्र-मैत्रिणी म्हणजे सगळ्या मैत्रिणी असतात. आणि त्यात गाडीवर जातो, आणि त्यात पाऊस पडला म्हणजे एका ठिकाणी, जिथे आपण पार्टी करायचं ठरवलं होतं. आपण प्लेस व्यवस्थित बनवायचं आणि पाऊस पडल्यावर पावसात भिजण्याची मजा, त्यासोबत आपण...
आपण काय करूया, पावसाने आपल्याला हे वाटलं ना की टेंट बांधूया आपण.
हा टेंट बांधून पण एक... एकदम मस्त! म्हणजे मी कधीच टेंटमध्ये राहिलेले नाही, पण मी बघितलंय आणि मला असं वाटतंय. की टेंट बांधून फ्रेंडस स्पेस राहणं ही एक माझी विश आहे
वाव! च मग विश तुझी लवकरच कम्प्लीट करूया. आपण निघूया, प्लॅन करूया. तू सगळं काय काय, कसं करायचं? पण खरं म्हणजे आता नुसतंच एन्जॉय महत्त्वाचं नाही, एन्जॉय पण महत्त्वाचंच आहे. नाण्याला दोन बाजू असतात. त्यामुळे आपण एन्जॉय... आणि काळजी घेऊन प्रवास करणं हे पण महत्त्वाचं आहे.
हो हो, अगदी बरोबर. म्हणजे कुणाला काही दुखापत वगैरे होणार नाही. अच्छा, तेच ना! आपण सोबत असल्यानंतर सगळे आनंदी असतात. नाही, आपण सगळे असलो की तू काय, तू तर पहिल्यापासूनच सगळ्यांची काळजी घेतेस. नाही, आपण सगळे असलो की तू काय, तू तर पहिल्यापासूनच सगळ्यांची काळजी घेतेस. सगळ्यांची काळजी घेतेस. कारण तू सगळ्यांची इतकी काळजी घेतेस, त्यामुळे सगळे तुझ्या विश्वासावर बिनधास्त असतात, कारण तू सोबत असलीस. सगळे म्हणत आहेत, दादीताई, काय काळजी करू नका. सगळं प्लॅन व्यवस्थित नियोजनानुसार आहे. होईल, कोणीही चिंता करत नाही.
आता तुम्हाला फसू नकोस. आता तुम्हालाच सांग, प्लॅनिंग काय काय आहे. करायचं ते सांग, आपण नेमकं काय करायचं आणि कुठे जायचं? ते सांग, आता मी तुला एक सांगितलं की, गेम खेळूया म्हणजे बाहेर. का, ॲक्टिव्हिटीज काय असतील ते करूया. जे म्हणजे आता भूक लागली, गेम खेळून भूक लागल्यानंतर आपण काहीतरी बनवायचं. पण त्यानंतर काय? म्हणजे एकत्र मजा पण येईल आपल्याला. असं काहीतरी तूच सांग, म्हणजे तुझ्या डोक्यात काय आहे ते.
आपण जवळ म्हणजे घरात. तू म्हणालीस की, आपण बाहेरचं नकोच. नाहीतर कुरकुरे वगैरे खाण्यापेक्षा घरातच आपल्या भडंग वगैरे बनवू. असं पण आपण थोडंफार न्यायचं, पण मला खायचंच नाही. पार्टी तू पहिल्यांदा बोललीस की, पार्टी करूया. तर पहिलं पार्टीचं नियोजन. पहिल्यांदा फ्रेंड्सना, म्हणजे आपल्या ग्रुपमधल्या फ्रेंड्सना... कुठल्याही फ्रेंड्सचं असं नाही की आपण नियोजन केलंय आणि त्यात तुम्ही मेन आहात. आणि येणार नाही असं होणारच नाही, तर आपण पहिल्यांदा फ्रेंड्सना सांगूया. परमिशन घेऊया सगळ्यांची, एखादी प्लेस ठरवूया व्यवस्थित, छान म्हणजे. तू बोललीस, असं टेंट मारता येईल, पाऊस लागणार नाही, खेळायला मैदान असेल. आणि पावसात क्रिकेट! तुला माहीत आहे, मी लहानपणी खेळले आहे.
हो आता मी क्रिकट नाही का म्हणजे क्रिकेट मी खेळ नाही कार मला क्रिकेट आवडत पण नाही आणि येत पण नाही. मी लहानपणापासून गोरी आहे.
नाही, मी प्रो लेव्हलचा आहे. हे पण छान आहे. हे मी खेळलं तर म्हणजे मला लवकर जमेल. पण आवडते, आणि आपलं.
कबड्डी, लगोरी, आणि पकडापकडी, खेळूया
हा हा, एक नंबर! पकडापकडी तर चालूच. पावसात घसरून पडणं एवढंच वाईट नसतं, मग चिखल लागणं तर आलंच. किती हसायचो आपण! लहानपणी किती हसायचो ना? कोणी तरी बदलावा आणि ज्याला चिकल टाकायचं पक्की धर किती छान मजा येत होती, आपण कुठून कुठं गेलो, आपलं पाठीचा विषय राहिला.
अगं बघ ना, खरं तुझं बरोबर आहे. आपला विषय निघालाय, पण आत्ताच्या आत्ता. मुलं ना व्हिडओ गेम् आपण जे जस गेम खेळत होतो म्हणजे बाहेर मैदानी खेळ तस आता मुलं खेळतच नाही कोण म्हणजे त्यांना मोबाईल झाला की झाला मोबाईल मधले जेवढे गेम असतील तेवढेच
हा त्यामुळे आता जलमतेल्या मुलगीला पण मुलग्याला पण एक एक वर्ष दोन वर्ष सारखी लगेच चष्मा लगेच
लगेच चष्मा लागतोय
आणि जे आपण एन्जॉय केलाय तो अगोदरच्या मुलांनी केलाच नाही आपण कसं रात्रभर खेळतो तो ट्रस्ट पण होता आपल्या आई वडील काय म्हणत नव्हते आपण खेळणार व्यव मजा करणार भिजणार उन्हाळ्याच्या दिवसात तर आपण किती भिजत होतो रंगपंचमी आपल्याला त्यावेळी काहीच नव्हतं
अगं रंगपंचमी दिवशी तर तुला सांगू तुमच्याकडे कसे असत सांग रंगपंचमीग मी सांते आमच्याकडे कशी आम्ही साजरी करतो रंगपंचमी
आणि्ही नॉर्मली मी ना लहानपणी म्हणजे आमचे पप्पा सांगत होते की खेळू नका पळताना ठेच लागून पडोशीला फक्त कलर खेळा असं सांगून जात होते मग आम्ही पप्पा अस करन फक्त कलर नाही खेळणार की हा गालायला दोन बोट म्हणजे थोडं थोडं लावायचं झालं पप्पा गेले जॉब ला तर आम्ही चालू पाण्यात करणार जे येईल म्हणजे कोण ओळखीच असू दे नस दे अगो होतस आता लगेच पाणी उडवलं की लगेच रागान बघतात जे येईल त्याचा अंगावर पण जेईल त्या चांग आणि लहान मुलांना म्हणजे आम्ही पण लहान होतो पण आमच्यापेक्षा लहान होती ना ते आमच्यावर ते पिचकारी बंदुक सारखं काहीतरी घेऊन येत होते ना त्याच्यान उडवणार मग आम्ही काय करणार माहिे बॅरलाम् पाणी करून ठेवणार ना कलरच त्यात बुडवणार खाली सोन म रडत म् ममीकडे जाणार त्यांच्या आईकडे जाणार नाही मज्जा आणि म्हणजे आमच्या इथे काही भांग वगैरे नसते त्या प्र्रकार काही नसतो पण मी ऐकले हे पितात वगैरे तुमच्या इथे कस म्हणजे सेलिब्रेट करतात
आमच्या इथ आम्ही लहानपण सांगते का आम आता आम्ही राहतय ना मग गावात असल्यामुळे काय आमच्या इथ शेती तेन वगैरे जवळ आहे शेती जवळ आहेत चेंबर जवळ आहेत पाण्याचे हौद जवळ आहेत मग त्यावेेळेस कसं सायचं आम्ही लहान होतो त्यावेळेस तरीन म मारायची मजा कयची आणि शेवटला अकरा अकरा वाजला म्हणजे सकाळी आम्ही सात वाजलापासून खेळायचो होत अकरापर्यंत आमची नुसत एकमेकाला रंगच लावायचं चालू असायचं आणि अकरा नंतर
तुम्ही आमच्या इथे तर रंगपंचमी कमी आणि पाणी पंचमी पाणीच जास्त पाणीच रंग कमी आहे रंग स्टार्टिंगला फक्त
आम्ही शेवटला काय करणार सांग अकरा वाजले ना की चेंबर चालू असायचा ग रानात म्हणजे चेंबर खाली एकमेकाला ढकलणार एक एक लय मजा यायची. आणि चेंबर पण असा धबधब्यासारखा होता ग. इतक भारी वाटायचं तिथं बरोबर एक एकटीला ढकलणार तिथे त्याच्या खाली. आणि ते झालं की आमच्या
असं दृश्य समोर या लागले म्हणजे जे चेंबरचं पाणी चालू आहे. आणि
धब असते तस तसा धबधबा नबर होता एक आणि त्याच्या खाली आम्हाला एक एकएक ररानातलं आणि एक एकटी एक एकटी ढकलणार. आणि ते सगळं झालं तिथं भिजून आलो ना, ते आमच्या इथे एक मोठा हौदा आहे त्या हौदात आम्ही पोहायला जाणार आम्हालाणे हाऊद इतका पण खोल नव्हता. पण आम्ही छोटे छोटं होत ना पण खरं पोहायला लय भारी वाटायचं अगं.
र वा मला खूप म्हणजे छान वाटलं असं ताजे म्हणजे लहान पच्या आठवणी किती छान होत्या ना ते बालपण ते अस म्हण की एकदा बालपण गेले की परत येत नाही. ते बालपण देगा देवा
पण आपण बाजूू शकतोय हे मला तू आज सांगितलीस म्हणजे म्हण खरच जगु शकतोय आपण कारण तुझ्या बोलण्यातन अजून एक तुझ्यामध्ये लहान मुलगी आहे.
हो आपण सेम सेम एन्जॉयमेंट आपण परत करूया ट्रीप काढूया? तू पण तुझ्या फ्रेंड्सना सांग.
आणि तुला सांगितलंय ना तस खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेव फर्स्ट एड किट वगैरे तुला काय कुठल्या गोळ्या वगैरे असतील किंवा काय दुखल खुतल त्याच्या गोळ्या असतील तर प्रत्येकना त्या आपआपल्या घ्या. असं सांग.
अरे दुखण्यावर असं बोलतात दुखण्यावर मेडिसिन म्हणजे दोस्ती असते आणि तुम्ही सोबत असल्यानंतर तर
आपण तिथे खेळणार खर्च खिरचटलं वगैरे कुणाला काय इजा झाली ते पण बघायला पाहिजे ना.
हो हो पण मैत्रीत सगळ विसरून जाते आणि एवढं एवढ्या एवढ्या दिवसातून एन्जॉयमेंट म्हटल्यावर काही काही लक्षात राहत नाही लागलेले वगैरे.
ग होय होय आपण मस्त जा एकदम फिरायला भारीपैकी एन्जॉय करू आपण.
हो हो चालेल नक्कीच तू बघ काय होतंय आणि मला कॉल कर. सगळं मी पण फ्रेंडस विचारते फॅमिलीला विचारते परमिशन वगैरे घेते. आणि आपण जाऊया.
चालेल चालेल मग कळव मला काय काय होते कॉल कर मला ठेव आता.
हा हां
बाय
बाय